हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा. हा. बोला. समजल
तुमचा आवाज ब्रेक होतोय हो खूप. हॅलो. काय परवडला?
एक मिनिट ह. हा एकच मिनिट. हा येतोय का आता आवाज? आता येतो. हा ती रेसिपी समजली तुम्हाला?
अ हो‍ ते छोल्याची कशी फोडणी द्यायची ते छोल्याची कशी फोडणी द्यायची ते नाही?
हा, हो, हा हा ते सांगते परत एकदा. आपण म जिरे, मोहरीची फोडणी देतो ना भाजीला‍ हा तशी जिरे मोहरी टाकली की अ हळद, आपलं बाकीच ते टाकून घ्यायचं नंतर. छोलेचा मसाला टाकायचा. थोडीशी लाल मिरची टाकायची. आपली घरातली लाल पावडर अस ना मिरची पुड मिरची ची पावडर ती टाकायची आणि जे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण बारीक केलेलं असतं ना?
हम्म. हम्म.
हा ते त्याच्यात टाकून द्यायचं आणि व्यवस्थित पंधरा वीस मिनिट, परतून घ्यायचं ते. पूर्ण त्याला तेल सुटेपर्यंत.
आपण म्हणजे मासाल्याची भाजी करतो तसंच करायचं त्याला फक्त
हो. हो. नाही खोबरं नाही टाकायचं फक्त कांदा कांदा, लसू आलं आणि टोमॅटो. दोन माणसांच्या भाजीसाठी दोन-तीन कांदे आणि एखादा टोमॅटो, तो सफिशियंट होऊन जाईल. हा ते पूर्ण बारीक करून घ्यायचं कच्चा कांदा, टोमॅटो ते सगळ बारीक लसूण आलं एकत्र करून बारीक करून आणि छोले मसाला टाकून आणि लाल मिरची फोडणी मध्ये, टाकून ते परतून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतायचं. नंतर ते छोले उकडलेले त्यात टाकून द्यायचे. आणि जर थोडस पातळ वाटलं तर, थोडेसे छोले मिक्सर मध्ये बारीक करून ते टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. पाणी टाकून असं. हा. हा. जर थोडस ग्रेव्ही कमी वाटली, तर थोडेसे छोले काढून मिक्सरमध्ये वाटून पाणी टाकून वाटायचं आणि ते त्यात टाकून द्यायचं.
हा. हा. हा. बरं.
हा. आणि कमी गॅस वर शिजऊन द्यायचं पंधरा वीस मिनिट‌.
छोले टाकल्यावर पण त्या मसाल्यामध्ये थोडेसे, तसेच पाणी न टाकता परतून घ्यायचे म्हणजे त्याला छान टेस्ट उतरते आणि नंतर मग पाणी टाकायचं.
आणि पंधरा वीस, ते शिजवून द्यायचं व्यवस्थित आणि गरम गरम भटोरे तयार करायचे नंतर. कि झाले छोले भटूरे.
मला खायचे आहेत ना. खूप दिवसाचे छोले भटुरे खायचे आहे. पण मला काय टाईम. मला माहितच? नाही कसे बनवता आणि युट्यूबला काही,
हा.
होय म्हटलं आता मग तुम्ही बोलले ना छोले भटोरे बनवतो म्हणून म्हटलं मग आ तर यांना रेसिपी विचारू
अच्छा समजली ना पण.
हो हो समजली. समजली आता करेल मी इथे अह छोले चा मसाला वगैरे घेऊन येईल
हा हा हा अच्छा चालेल करून बघू.
हो.
हो हो हो, करून बघा अन सांगा कशी झाली मग ते.
हो.
आमच्या मुलांची तर फेवरेट आहे ते. छोले भटोरे, पावभाजी हो. हो छान लागतात गरम गरम. हा हा तेच पण मग एक दोन महिन्यातून एखाद्या वेळेस ठीक असतं म
हो.
मुलांच्या बर्थडे ला त्याला मग ते चांगलं वाटत आपण असं नेहमी करत नाही ना या गोष्टी. एखाद्या वेळेस ठीक वाटतं बरं, हा मुलांना तर मग आम्ही टिफीनला.
बाहेरच खाण्यापेक्षा घरच कधी पण चांगलं
हा त्याच्यामुळेच आणि पावभाजी पण खूप फेवरेट आहे आमची सगळ्यांची हां घरी मग तेच करतो मग सगळ्यांना बड्डे काही असलं काही हे तीन चार आयटम आमचे आहेत ठरलेले. बाहेर जाण्यापेक्षा घरीच एन्जॉय करायचं असं.
हो मग काय आणि मी खूप तहते बाहेरच खायचं
हो आमचं पण तसंच आहे आम्ही नाहीच मुलांना पण सवय नाहीये ते जास्त
हम्म जास्त चांगलंय नाहीच आहे ओ पावसाळ्यामध्ये तर बिलकुल नाहीये. ते खाणं चांगल नाहीच म्हटलं आणि पावसाळ्यामध्ये तर बिलकुलच नाही
नाही नाही त्रास सच होतो. आता मागे माझ मु माझा मुलगा त्याच्या मित्राच्या बड्डेला गेला हॉटेलम ध्ये नेल त्यांनी पनीरची भाजी खाल्ली, तर दोन तीन दिवस तो आजारी झाला होता पोट दुखत होता त्याच.
हो तसच होतं आणि हे पोरांचं
त्याच्यामुळे बाहेरूनच नकोच वाटत.
हम्म.
काय असेल ते म्हटलं ते घरीच करून द्यायचं त्यांना आणि सगळ्यांनी एन्जॉय घरीच करतो मग छान तस हॉटेलमध्ये नाही करतायेत ना आपल्याला. हां इथे मस्त गेम घेतो मुलांचे आणि त्यांचे ते डान्स अन ते चालूच असतं मग हां, तुम्हाला एकच मुलगी आहे का?
हो एकच आहे अडीच वर्षाची आहे. लहान आहे अजून हम्म. खूप त्रास देती ओ ती मग कसं तिला बघून सर्व करावं लागतं मग एवढं हँडल नाही होतं ना. सांभाळायला कोणी नाही त्यामुळे मग हम.
हा हा अच्छा. होतंच ते मुलांकडे लक्ष द्यायला.
हो.
हम ह. आमच्या घरात जास्त मेंबर आहे. त्याच्यामुळे होऊन जात थोडसं.
हां. जॉइंट फॅमिली का?
हो. जॉईन म्हणजे हम आ सगळे माझ्या नणंद त्या आहेत्या. त्या त्यांची पण फॅमिली आहेत. द त्यांचा पण मुलगा. माझी दोन मुलं तीन मुलं होतात मग घरामध्येच. तर छान मग त्यांचं चालू असतं दिवसभर. काही टेन्शन नसतं सांभाळायचं.
अ मुलं मुलांमध्ये मिक्स होऊन जातात बरोबर मग.
हो तेच ना. आणि एकट असलं का मग ते जास्तच अजून रिस् स्पॉनसिबिलिटी एकावरच येऊन जाते मग ती सगळी.
हो ना. घरातलं पण बघा. सांभाळा पण अन सर्वच
हां हो हो ना हां तेच होतं.
हम्म हम.
आमचा तर दिवस कुठे निघून जातो काही समजत नाही. तिचं चालू असतं मग हे करून दे ते करून दे. तिच्या टिफिन ला टेस्टीच दे. मग टेस् टी मध्ये वेगवेगळं कराव लागत हो.
ए मग तुम्ही जॉब
खूपच. हो मी जॉब करते टीचर आहे मी.
अच्छा बरं.
हो. तुम्ही करता का?
नाही मी पहिले करायची. माझं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे. पण मग आता ही झाली ना हिला सांभाळायला. कोणी नाही म्हणून मग हम हं. घरीच अस
काय हां हा. करायचं ना मग ते हळूहळू सुरू.
सुरू मी घरी केलं होत. पण मग ये ना म्हणजे मला पेंटिंगची खूप आवड आहे. मी केलं होत घरी पण काय झालं, की तिने एक दोन वेळाना ते काचेची बॉटल फोडून टाकल्या त्या बॉटल काचेच्या असतात ना.
आ हो.
अ हा हो तर मग म्हटलं उगचच नको तोंडात घालायला पायात जायला तर ते अजून वाढवा काम होऊन जाईल. म्हटलं जाऊ दे एखादा वर्ष गॅप नंतर काय करायचच की.
हो ना. पेंटिंग कशाची करता तुम्ही?
फॅब्रिक फॅब्रिक फॅब्रिक ग्लास म येते मला पण मी फॅब्रिक पेंटिंग मध्ये बाहेरचे जशी ऑर्डर असेल ना. तस म्हणजे इथे आमच्या इथे ना हा आमच्या इथे ना ते एक अ म्हणजे पर्सची मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःची त्यांची तर मग अ तिथ ते ना मी पेंटिंग वगैरे करायची त्या पर्सवर ज्या कॉटनच्या पर्स आहेत ना. मग त्याच्यावरती फॅब्रिक पेंटिंग मग तेव्हा तर मग हम्. ते करायचे तर मी आणल होत घरी. पणं मंग कायं केलं करूंन दिलं मी त्यांना पणं मंग एक दोन बॉटल फोडूंन दिले. आणि कसं असतं मी कायं मुलांचं कसं असतं कायं करते तो मंग मलां ते- तेचं करायचं असं, हां. म्हंण बसं नको म्हटलं, अजूंन कांहीं नुकसान झालं तरं तरं आपणं भरवूंन द्यायची त्यां पेक्षा नाहीं केलेलं बरं
हो नां आणि उगंच लागलं मुलीलां कांहीं झालं. जरां सां जास्तं त्रांस हां
हं आमचंही असंच असतं इजं आपणं कांहीं करांयला घेतलं कां मी करते मी करते.
हो.
तरं चालूं चं असतं मुलांचं. स्वयंपाक जरी करांयला गेचं- हां स्वयंपाक जरी करांयचा नां पोळ्यां करांयला लागले किंवा- मम्मी मी पणं करते लगेचं टूंल आणते ऊंभी राहते तिथे-
हिच्यांकडे माझ्यां आईने नां हिलां हे घेऊन दिलेलं असं छोट पोळंपाट लाटणं मंग ही कायं करते कि ते पाठ लाटणं घेऊंन- तिलां नां असं माझ्यां इथे नाहीं लाटतां येतं नां माझ्यांसारखे किचनं पर्यंत तिची हाईट पुरतं नाहीं छटी अजूनंतर ती टीपॉयवर ठेवते मंग. ते अं पोळपाट लाटणं आणि मंग लाटं-
हां हां ही पणं माझी मुलंगी स्टूंल घेते माझ्यांजवळं- तिथे उभी राहते, तिचं पणं छोटं लाटणं पोळपाट आणलंय तिच्यासांठी- मंग छांन करते ती छोट्यां छोट्यां करते ती व्यवस्थित. बऱ्यांपैकी हां हं लाटूंन देते. आपणं शेकूंन घ्यायचे, पणं खूंप- कसतो मंग हं हं. छोट्यां छोटं जिथे पंधरा मिनिटं आपल्या पोळ्यांना लागतं तिथे अर्धा एक- अर्धा पाऊन तासं लागूंन जातं तीचं ते करतां करतां. हम्मं कारणं तिची मंदत येते शेकांयला. पोळी हं हं.
चालेल चलां मस्तं वाटतं तुमच्यांसोबतं बोलूंन.
हो नां, हो- हो चालेल नां. चालेल फ्री असल्यांवर सांधा कॉल करूंन हम्मं.
हो हो हो चालेल.
हां आणि अं- बरं म्हणजे सांधा कॉल करूंन आंधी एकदां बोलूंन घेऊं आपणं.
हो हो.
हॅलो हां आणि करूं मगं तसां कॉल मलां पणं छांन वाटलं. हां हं हं. चालेल ठीक आहे, ठेऊं मंग, ओके, बायं- बायं.